हॅलो,
हा,
हॅलो, आवाज अच्छा आवाज येतो. माझा
हो, छान आवाज येतोय बोला.
हा, अगं एवढच ना, आम दूध गरम करून दिलं मुलाला आता पावसाळा सुरू झालाय ना म्हटलं. रोज त्याला हा, हळद टाकून आणि दूध देत जाऊ हळदीचं म्हणून
अरे वा,
पण मग ना, कधी कधी अशी शंका येते ना, आता हे दुधात पण बघ ना, आता हे गाईना किंवा म्हशींना म्हण, ते वेगवेगळ्या प्रकारचे ते इंजेक्शन्स देतात. बघ आता ती पण भीती वाटते. परत की आता आजार पण एवढे हजार आलेले आहेत ना, आता कर्करोग म्हण किंवा नानाविथ प्रकारच्या आजार आपण बघतोय. परत तिच भीती वाटते की, यार म्हणजे हे आपण दूध पण जे देतो आहोत. म्हणजे आता म्हणतो ना दूध सगळ्यात मोठ कॅल्शियम म्हणा की प्रोटीनचा सोर्स आहे पण ते देताना आपण चार वेळा विचार करायला लागतोय आपल्याला कि ते दिल्यानंतर जे आहे ते मिळणार तर बाजूलाच पण वेगळंच काहीतरी हे होणार त्याच्यातून तर काय वाटतं तुला काय करावं हे म्हणजे? या बाबतीत तुझ काय मत आहे?
हो तू म्हणती ते हि बरोबर आहे बघ तू आता बोलले ते बरोबरच हे. त्या त्यात काही चुकीच नाही. पण कस झालंय ना लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रत्येकाला ती गोष्ट पुरवायची आज दूध असं आहे की ते कोणत्या घरात जात नाही बरोबर.
बरोबर.
प्रत्येक घरामध्ये दूध जात दुसरी एक गोष्ट दुधापासून असे कितीतरी पदार्थ कि ते आपण बनवतो. हम्म आणि ह ठीक आहे मान्य मला दुधामध्ये भेसळ होते आणि ते योग्य नाहीच हे ते चुकीचच आहे मी पण
त्या रातच आहे असं म्हणायला म्हणजे आहेच. भेसळ ह योग्यच नाही पण या सगळ्या गोष्टीला मुख्य कारण ही लोकसंख्या आहे. लोकसंख्या जर नियंत्रणात राहिली असती तर ह्या सगळ्या गोष्टी करायची वेळ आली नसती. आज बघ आधी शेतीमध्ये पण तीच गोष्ट झालेली. जसं शेतीमध्ये पूर्वी, पूर्वी सगळ गावठी म्हणजे ओरिजनल मिळायच ऑरगॅनिक. आता शेतीमध्ये असं कुठलं पीक नाही कि त्या पिकाला औषध नाही अरे पिकाला औषध नाही. जे पीक घेणार आहोत त्याचं बीच औषधामध्ये टाकून मग ती पुढे त्याची प्रक्रिया होते म्हणजे ते तेव्हा वाढत इथपासून सुरुवात आहे. तेव्हा आपण कुठल्या गोष्टीला आणि काय म्हणणार नाही का.
बरोबर आणि सखी अ मला याबद्दल अस एक सांगाव अस वाटत की म्हणजे स्वातंत्र्यपूर्व जेव्हा आपण होतो स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा जो भारत होता तर त्यावेळी बघना आपल्याकडे श्रीकृष्णांचा इतिहास आपण बघतो दुध दुप्त आपल्याकडे आधीपासूनच भरपूर आहे. म्हणजे भारत देश हा अगदी समृद्ध वारसा आहे आपल्याला दुधाचा म्हणा हो काय हीच भरपूर म्हणजे आपल्याकडे दूध दुपत सगळ्या गोष्टी भरपूर होत्या पण त्यावेळी काय होतं की ह्या गोष्टी मार्केटीग नसल्यामुळे किंवा एक काय म्हणतो आपण त्याला बाजारपेठ नसल्यामुळे मोठी तर हे जे दूध होत आपल तर आपण भारत इथेच अं मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्याच घरी दूध असायचं त्यावेळी त्याच्यामुळे मग ते गाईचं दूध वाढवा किंवा उत्पन्न वाढवा ह्या गोष्टीकडे आपण फारसा ह्या गोष्टी केल्या नाही आपल्या लोकांनी परंतु त बघना. की जशी आपली जी धवलक्रांती दुग्धक्रांती आपण ज्याला म्हणतो डॉक्टर वर्गेस कुरियन यांनी जी दुग्ध क्रांती आपल्या भारतात घडून आणली तर त्यांनी त्यामागचा हेतू त्यांचा वेगळा होता आता बघ त्यावेळे जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी आपल्याला गरिबी खूप होती भारतात आर्थिक दृष्ट्या आपण खूप खूप मागास होतो त्यावेळी तर मग त्या त्यावेळी त्यांचा काय हो की आपल्या ज्या लोकांना आपल्याकडे आहेत दूध दुपत आहे ना आपल्याकडे मंग यां आपणं याचं मार्केटिंग करूंया परदेशांत पाठवूंया दुग्ध क्रांती त्यांनी घडूंन आणली त्यांच्या मागे त्यांचा उद्देश वेगळां होतां पणं तो आंत्ताचे लोकं बघं नां गं म्हणजे इतकां हव्यांस करतांत पैशांचा व्यापांर करायंला लागतं अंश मंग ते आंता गाय आहे तिला मंग वेगवेगळ्यां प्रकांरचे इंजेक्शन देणे नको नको ते खांद्य खाऊं घालणे आणि मंग तिच्यांपासून जास्तीत जास्तं कसां मलां लाभ मिळेल आर्थिक लाभ कसां मिळेल हे बघतांयत आणि त्यांच्यामुळेच मंग हेे वेगळ्या प्रकारचे इंजेक्शनस स्टेरॉइड कायं कायं नको ते करतांय आहेतं आणि त्यांच्यामुळे हे आंजार पसरलेत तरं ही गोष्ट खूंप चुकीची आहे कायं वाटतं तुंला यांच्यावर
नाहीं तूं म्हणते हे सगळं खरंच आहे पणं हे बघं आंता परंत तो मुद्दा आंला म्हणजे ज्यां वेला आपणं एक गोष्ट बघतो नां त्यांवेळेला त्यां गोष्टींचा फायंदा आणि तोट्या यां दोन्ही गोष्टी बघांयला पाहिजेत
हं
ते कसं अं ठीक आहे दुधं व्यवसायांतील जे जे शेतकरी म्हणां किंवा जे दूधं उत्पांदक आहे ते हव्यां सां पोटी करतांत तुझं म्हणणं आहे अगदीं बरोबरच आहे आणि ते चुकीचंच आहे मी त्याचं त्यां मी त्यांला विरोधच करते पणं आपणं ज्यां वेळे त्यांची ती बाजूं बघतो त्यावेळेला दुसरी बाजूं ही बघायंलात पाहिजे की महांगाई किती वाढली आंजकांल बरोबर आहे की नाहीं हां ज्यां ज्यां चाळीस हजांर मं आपणं आपणं दहावी बारावी किंवा टिस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे बऱ्यापैकी ग्रॅज्युएशनं पर्यंतयचो
हो हो
त्यां तेचाळीस हजांर आंज सी ज्युनियर सिनियर के जीसांठी लागतां
बरोबर
किंवा फंट आंज मी माझ्या मुलाची फी जवळंपास बावीस ते चोवीस वाषिक फी भरली बरोबर मंग विचारलं करं त्यां वेळचां तो माळं घ्यायचा दरं आणि आजचां माळं घ्यायचा दरं कुठे गेलां सर्व सामान्यं हां हां मंग ज्यां वेळेला ते हव्यांस करतांना त्यांवेळे त्यांच्या मागे मान्यं म्हणां ते चुकीचच आहे पणं त्यांमागे ह्यांही गोष्टी असतांत असं असतांत
बरोबर बरोबर कुंठेतरी आर्थिक बाबी ज्यां आहेतं त्यांच्या सं म्हणजे त्यांना ते तांळमेळ बसवण्यांसाठी ह्यां गोष्टी ची करणं पणं मंग बघंना जीवाशी खेळ होतां येतं नां जीवाशी खेळं होतांय आंता हो आणि हे महाभयंकर जे आजांर बघं बघं नां तूं आणि किती पैसा लागतो यांला किती पैसा आपणं खर्च करतो करूंन आणि बऱ्यांचश्या वेळां असंही होतं की ज्यांच्याकडे पैसे आहेतं जे मोजूं शकतांत पैस से देऊं शकतांत त्यां आजारातून
हां.
च्यां आप ते अंहह आं जे नातेवाईक आहेतं जे जवळचे आहेतं त्यांना बाहेर काढूंन आणूं शकतांत असं त्यांना ठाम विश्वास असतो आमच्यांकडे पै आहे पणं एवढां पैसा मोडूंन दे आजार बरे होत नाय आणि ही खूप मोठी एक शोकांतिका आहे. म्हणजे जिथे ज्यांच्याकडे पैसा आहे ते वाचू शकत नाय तिथे गरीबांनी काय करायचं गरीबांन पुढे तर खूपच मो मोठे मोठे प्रश्न आयत आणि पैसा नाही अज्ञान अस त म बऱ्याच वेळा ना त्यांची फसवणूक पण खूप होते ग.
तुला एक सांगू का सकी? की तुझं म्हणणं ए बरोबरय पण तुला एक सांगू का? जे पूर्वी आपण गरीब बघायचो ना एक माझ्या अ बघन्यात पूर्वी जे आपण गरीब बघायचो. कि अन्न मिळत नाय किंवा जुने कपडे आपण एखांद्याला देऊ करू. देवू बुवा असं एखांदा. आहे अशी अशी अशी जर गरीब म्हणशील तू तर म्हजे मी बघितलेल ते फक्त अनाथ आश्रमामध्ये आजकाल दिसता नाय तर असं गरीब कोणीच राहिलंय म्हणजे असं मला वाटतं आ गरीब कोणी राहिलेलं नाय. पण कि जो रोजचा एक चारशे पाचशे रुपये तो कमवू शकत नाय जो काम करतो ना त्याला काही ना काही तरी काम आहे कुठे ना कुठे आहे बघा आज गौंड्याच्या हाताखाली रोजाने जा तरी पाचशे रुपये रोज आय. हम्म म्हजे ती व्यक्ती कसं का होईना आधी होतं आधी काही लोकं बघा सालाने काही लोकांच्या शे तावर काम करायचे वर्षभर आता शेतकऱ्याला सालगडी मिळत नाय. हे कुठं गेलं मग? बरोबर आहे की नाई बरोबर आय ना हा एकदम मेन प्रश्न आय? दुसरी गोष्ट बघा हॉटेलवर काही लोकं कामं करायची माझ्याही रिलेटिव्हज लोकांचे काय हॉटेल्स होते त्यांना कामगार उपलब्ध होत नाय. का त्यांना जास्त पैशा हव्यास असतो म्हणजे याचा अर्थ त्यांना कामं करणेवाले को सबकुच मिलता है. म्हणजे करणार करणाऱ्यांसाठी खूप काम आय. ज्याला करायचंच नाही दोष हम्. ऐक ज्याला करायचं नाई ज्याला फक् ज्याला करायचं नाई ज्याला स्टेटसच धरून ठेवायचाय त्याच्यासाठी काम नाही. तो म्हणेल नाही मी हे करणार नाय माझ्या स्टेटसला शोभत नाय. त्याच्यासाठी काम नाही पण जो म्हणतो नाही मला दोन गोष्टी लाज ए बाकीच्या गोष्टी मी सगळ्या करू शकतो त्याला कामच कामं आय.
बरोबर.
असं म्हणू शकत नाही सॉरी हम्. अशा सगळ्या म्हणजे ज्या वेळेला फायदे येता ना त्या फायद्यांबरोबर तोटे ही येतात आज आपण जी क्रांती कर तोय ज्या प्रगतीच्या मार्गाने ज्या झोता- झोकात पुढे जातोय त्यामागे आपण दुश परिणामही भोगतोचय आजार कोरोना हा आजार कसा किती महाभयंकर आला होता. पूर्ण जग ज्याने थांबवलं ज्याने थांबवलं बरोबरे की नाय? त्याआधी स्वाईन फ्ल्यू आलेला होता. आता कुठे गेलं अहो म्हणजे जितक्या आपण प्रगती करतोय ना त्या प्रगतीमागे आपल्याला त्रास पण तितकाच ए.
अगदीच अगदी जश्या नाण्याला दोन बाजू असतात तस जितक्या प्रगतीने जितक्या वेगाने आपण प्रगती करतोय तितक्याच वेगाने आपण मागे देखील येतो ही गोष्ट अगदीच खरी ए आणि जस तू म्हटलीस ना की आजकाल काय झालेलं आय स्टेटस खूप जपतात लोक. कि हे काम हलकंय हे मला शोभेल का किंवा कष्टाची काम लोकांना करायची नाहीयेत आजकाल, आजकाल कस आहे की अ आता मुली पण बघण हो तू लग्नाच बापरे हा एवढा मोठा विषय आहे.
ऐक ना तो विषय, तो विषय नंतरला घेऊन तू आता बोलली ना काम करायचं नाहीये त्यावरच मला एक ओ आठवलं होत पण गेलं माझ्या लक्षातन हा हा तो तो विषय घेऊच आपण तो विषय काही हरकत नाही लग्नात म्हणजे ती संस्कृती तर फारच वेगळी झाली हो त्याबद्दल काही बोलण्यात म्हणजे बोलून तेवढ कमीच आहे आता तर सध्या फारच वाईट परिस्थिती आहे.
खूप अवघड आहे अग म्हणजे तुला सांगते अ म्हणजे का काही द्या तुम्ही शहरामध्ये एक ऑफिसमध्ये काही कारखुनाचंही काम द्या काही द्या पण मग शेतातलं काम नको, मेहनतीच काम नको आणि हे गवंडी वगैरे हे तर नकोच, नको म्हणजे आता तुला सांगू का आमच्या ह्या महानगरात गवंडी काम करणारे वगैरे बऱ्यापैकी बा बाहेरच्या राज्यातलेच लोक मला बघायला मिळतात. ठेकेदार असतात आपल्याकडचे पण हे बऱ्याचपैकी जे हाता खाली हो तेच आहेत. चल बोलू मग मी नंतर? चल बाय, बाय, चल बाय सखी.
बाय सखी.